हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय का ऐकू?
हा आता आला, बोला की.
हा. झालं का चहा पाणी वगैरे?
हो झाला बघा. तुमचा?
होय झाला की, आताच.
हा-हा. आज काय उप पौर्णिमा?
हा होय, आज वटपौर्णिमा. सकाळी जाऊन पुजून आलो.
व्हय. सकाळी गेलेला.
हं हा. आकरा वाजता. ते कायतरी ब्र कसला तर मुहूर्त पण होत ना, ती म्हणाय लागली की हन् आकरा ते साडेबारापर्यंतच पुजायचंय, पण कोण आता? च आलेला दिवस चांगलाच म्हणतेत.
होय, आता काय?
हम्म.
पण नाही आण पणं इथ काहीतरी बारा नंतर, पुजायला म्हणजे गेले एक तर सक सकाळी आणि दहा ते बारा काहीतरी पुजायच नव्हतं. नंतर मग बाकी नंतर, काहीतरी गेलेले गेलेली सगळेजण
हा हा हां हां. आणि मग तिकडे आम्ही देवळातच जातो ना, पुजायला.
हा हा. मंदिरच्या तिथंच पही हाय का झाड हाय.
हा. तिथच जातो आम्ही.
हा हा हा. आमच्या इथं काय शाळा आमची म्हणजे हायस्कूल, शाळा हाय ती रयत शिक्षण संस्था त्याची शाळा हाय ना ती.
हा हा हा.
ते वडाचं झाड ते हेच हाय ना, सिम्बॉल असल्यामुळे ते शाळेतच दोन तीन झाड हायत. मोठठी आणि पटांगण पण मोठं असल्यामुळ, तिथच जातात जास्त लोक.
हा हा हा.
बाकी मग गावात वगैरे पण आहे, मग कोणाला बाहेर जायचं नसेल ते छोट कुंडीत वगैरे लावलेलं असतं. तिथच पूजा
पहिल्यांदा आम्ही असं घरीच पुुजायच. आता जरा जातोय मग. तिकडे देव मंदिरात
हो सगळे सोबत असलेत तर बर वाटतय थोड. हम् हम्. आणि काय?
काही नाही पाउस झाला काय तिकड
पाऊस नाही आज वातावरण थोडस म्हणजे आभाळ आल्यासारखं आहे पण पाऊस काय नाही पडला
नाही काय
हम्म.
ब
तुमच्याकडे झाला काय?
हा दोन दोन चांगलं चळक झाले आमची इकड
किती वाजता आलेला
अ एक बारा साडे बारा असता आणि एक मगाशी दोन अडीच असता एक झाली.
हा-हा इकड वाटत होता येईल असं पण काय आलेलं नाही म्हणजे आज बेंदूर आम इकड कर्नाटक कि बेंदूर पण ना ये ना आज.
हा म्हणजे तुमचं कर्नाटकच्या ह्यात पडते काय?
नाय नाय आमचं महाराष्ट्रातच येतय कोल्हापूर जिल्ह्यातच येतय गाव आमचं
हा
इकडं कर्नाटक एरिया जवळ लागला ना एकदम
हा हा हा हा
म्हणजे-म्हणजे जवळ म्हणजे खूपच जवळ आहेत म्हणजे माझ्या मामा गावाचे गाव तर शेवटच आहे त्यानंतर डायरेक्ट जे नेक्स्ट गाव आहे तिथे तर कर्नाटक चालू होती त्या गाव मामाचं गाव सैनिक टाकळी
हा हा हा
इकड राजापूर मग तिथं फोडून तिथं राजापूर म्हणून गाव आहे ना मग कर्नाटकमध्ये त्यामुळे इकड सगळे आमच्या ह्या एरियातले लोक सगळे कर्नाटकी बेंदूरच साजरा करतात
हा माझं असेल तुमच्या इकडं मग
होय त्यामुच आज पोळ्या वगैरे सगळं सकाळी जेवण झाले.
हा हा हा
तुम्ही महाराष्ट्र बेंदूर करत
हा आमच्या इकड महाराष्ट्र बेंगलुर असत अजून एक महिन्यान
होय महिन्यानंतर असतोय
हम्म-हम्म आता सण चालू झाले आता वट पौर्णिमा चालू झाल्यामुळे आता स्वारी चालू झालय सगळे
होय बेंदूर आणि काय म्हणतात. किती त्या
कधी नागपंचमी अस सगळे सण महिन्या महिन्यान असं चालू झाले जात अस
हो आता दिवाळीपर्यंत चालूच दिवाळी दसऱ्यापर्यंत
हा परत मग जरा कमी कमी कमी येतात
एका दुसरा महिनच कमी परत माणीस संक्रांत वगैरे असते. सण आहे बारा महिने सण आहेतच आपले हिंदू संस्कृ
सण असल्याशिवाय पण असं हे वाटत नाही नाही चांगलं वाटत नाही
रोजचं काय तेस
हा तेच के
थोडी काम पण एक्स्ट्रा लागतात
हा होय जास्त ह्याचे कामाचे दिवस सण म्हंटले तर गणपती दिवाळी दसरा हेचच जास्त
होय होय दसऱ्यात दसऱ्यात पण आपण ते सगळं घर वगैरे साफ करायचे त्या असते
हो.. त्यामुळे भरपूर काम असतील त्यावेळी
होय पण त्या वळस म्हणजे एवढं काय वैतागेत नाही सण आहे त्यामुळ करायला जायल
हा करायलाच लागते होय
तो पण एक सणाचाच भाग असल्यासारखा वाटते ते हो तुम्ही काय मग आज उपवास केला असणार
हा सोमवार असतोच माझा कायमचाच आज वड पूजायचं पण हत मग सकाळी सोडला सोमवर मग आता संध्याकाळी धरायचं
हा हा माझ्या पण मम्मीचा असतोय कायमचा सोमवार
हम्म हम्म
वट पौर्णिमेचा उपवास पूर्ण दिवस असतो ना आणि संध्याकाळी काय सोडायला लागत दिवसभर उपवास
कोणकोण तीन दिवस पण करते वटपौर्णिमेचा उपवास
होय
होय आमची इथ आमच्या म्हणजे जुन्या ह्यातल्या बायका करायच्या
होय
हम्म ते सावित्रीन केलेली नसते सत्यवाहनासाठी ते मग पहिल्याच्या बायका करायच्या ह ना
होय
हम्म आज उद्या सोडायचा वाढायचा ते उपवास कालपासून का परवा दिवशीपासून आज काही तर पकडायचं असतेय.
हा, म्हणजे वटपौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस का? हम्म हम् हम
आमच्या इकडं काय म्हणजे एवढं म्हणजे मी जशी माझी मम्मीचं वगैरे बघते तसं तर ह्या काय एकच दिवस करतात
हा ते एक स त्याज ह्यात म्हटलं तर आजचाच दिवस तेवढा उपवास करते
हा हा तुम्ही पण एक करताय ना
हा
हा ह
आणि जुन्या बायका होत्या त्या मग तीन दिवस अस उपवास करायच्या
होय माझ्या आजीला मी कधी विचारलं नाही की म्हणजे मी माझे आजोबा वारले ना मी पाचवीला असतानाच आजोबा वारले होते.
हा हां
मग त्या आधी आजी जायची वड वगैरे पूजाला पण मला इतकंच काही समजत नसायचं ना त्यावेळी
हा लहान असले की काही कळत नाही
त्यामुळे आणि ते कधी विचारण्याचा पण प्रसंग आला नाही.
हा
तर बघू मी तिला विचारते तू किती दिवस करत होते सगळे काय अस हम् मग काय खाताय तुम्ही उपवासाला फळं खाताय की खिचडी वगैरे
खिचडी वगैरे चालते असं काय म्हणजे फळंच खाल्ली पाहिजे असं काही नाही
हो म्हणजे हा उपवास एवढा कडक नसतो
हा हा फक्त आपण पूजेला पर्यंत तरी काही खायचं नसत एवढं
हो... प.. आणि मी ह्याचा उपवास करते ना हरतालिकेचा गणपती
तो एकदमच कडक असतोय तर त्यावेळी तुम्ही फळच खा खाऊन उपवास करते
होय मी फक्त फळच खाते पूर्ण दिवस असतो ना दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो सकाळी
आम्ही पहिला कसं पकडलंय तसच आमचं आहे ना हरतालिकेचा उपवास पहिल्यापासून आम्ही खिचडीच खाऊन केलेला आहे ना
हा हा
त्यामु मग आर आता असं आधी मध्ये कस व्यग करायचं.
नाही नाही बरोबर आहे कि तुम्ही हरतालिकेचा उपवास पण हे करताय
होय खिचडी खाऊनच होयआमच्या इथं सगळीच म्हणजे जुन्या म्हणजे आहेत ना आताच्या मुली तेवढ्या असं फळ खाऊन करते. आणि ज्या जुन्या आहेत त्या असं खिचडी वगैरे हेच खाऊन करतेत.
हो म्हणजे ते काहीतरी पार्वतीनं फक्त रोईचं पान खाऊन असं काहीतरी ती कथा आहे ना? ना आजी बोलली की करणार आहेस तू लग्नाच्या आधी पण सगळं कड कस ते तुला जमते का बघ
होय की.. मग तुमच्यात सगळीच म्हणजे फळच खाऊन करते.
होय होय म्हणजे आजोबा वारल्यापासून आजी करायचं बंद
हा हा
मी, माझी मम्मी, काकी आम्ही तिघी करतो.
हा हा ह तुमची मम्मी वगैरे पण फळं खाऊनच उपवास करते
होय होय सगळे फळ खाऊनच करतो आम्ही
हम हं ह
ते पूजा झाल्यानंतर ते पण म्हणजे खायचं असेल ते पण पूजा
पूजा झाल्यावर वाचल्यानंतर होय
हो तेव्हाच खातो मग मग परत जेवताना आणि कुठे नाही जाते दिवसभर पोट रिकाम राहिल्यामुळे तेठ हो हे पण नाही वाटत दुसऱ्या दिवशी मग सकाळी सोडल्या नंतर मग परत गणपती ताई डी
आणि कसं म्हणजे ते कडकच आहे हाय म्हणतेच उपवास मग तुमची मम्मी वगैरे ते ऋषीचा वगैरे उपवास करत काय
नाही नाही ते ऋषीचा उपवास नाही करत.. ती माझ्या आत करते तो उपवास
हा हा ह सगळं ते परड्यातलंच खायचं असते ब बैला कष्टाच काय खायचं नसते असं म्हणते ना तिला
हो होय होय ते माझी आत्या करते ते काही नाही आजी करायची सुरुवातीला पण आता तिची तब्येत्याशी असल्यामुळे ती नाही करत
हा हा हां
हम्म आता कुठे एवढं गडबडीचे दिवस असतात धावपळीच असत
आता एवढं पहिल्या सारखं कोण करत नाही हो पहिल्याच्या लईफ म्हणजे कडक अस जास्त सगळं करायचं
होयच की आता कुठं कोण आता फक्त करायचं म्हण करतात सगळे
हा.
चालेल
चालतय ठीवू हा
ह